आल्या.
हा बोल?
हा, अ त्यान पण केला काय त्याला पण सांगशील कनी तुला कर म्हणून.
केला की दोन तीन कॉल झालेत तिज पण.
हम्म बर. चालतय.
तीन चार कॉल झाले असेल त्याज पण.
त्याला हे कर म्हणाव अ तिथं ते फॉर्मच च लक्षात आलन तुज्या मी कसं म्हणालतो?
त्याला नाही आला वाटतं, काय माहीत?
अरे ऑल ग्रुप वर आहे ते.
ते का माहीत नाही म काय करायचं ते?
ग्रुपवर कणी असं आपण त्या ऑप्शन सिलेक्ट करतोय कनी? म्हणजे अ माझं अ असं काय म्हणत्यात तेला, अस एक चार्ट टाईप हाय. आणि त्याच्यावरती कणी अ आपण आपलं मत नोंदवा असं ते तीन ऑप्शन्स असत्यात. कणी मल्टिपल्स, सिलेक्ट करायचं.
कुठनं करायचं आहे ते?
त्यातलं तुझं आतात किती आता एकतीस तारखेपर्यंत पूर्ण करेन त्यावर क्लिक कर. त्याला म्हणा
कुठं हाय खर ते, कुठं हाय कुठं ते?
ऑल ग्रुप वर रे, जरा स्क्रोल कर की वर गेलेय दोन दिवसापूर्वी सेंड केलता. हा मेसेज
एक मिनट
त तुझं होतेय की आज पूर्ण हम्म आणि तू लावलस काय? असणार मी केलय.
काय दिसन, गावना कुठला आहे मला माहित नाही न ते
अरे अस अ ठाम तुला हे आता सिलेक्टर तर कसं करू? थांब अ ह्याचा ग्रुप आहे क नी
हेे कर की फॉरवर्ड क
जास्त स्क्रोल कर. अरे त्यावरच क्लिक करायचं न, फॉरवर्ड कसं करू मी? कधी सांगतो थांब, कराया सांगतो थांब तुला.
स्क्रीनशॉट पाठव.
हा पाठवालोय. असं वोटिंग ते काय बघ पाठवालय बघ. हम्म
पाठवल बघ असाय.
असल का दिसना सं
लय वर आहे. आणि त्याला म्हणाव ते खाली ते होत नसेल आज पूर्ण का नी, तर त्याला लास्ट ऑप्शन वर सिलेक्ट कर म्हणा. थोडा वेळ लागेल म
तेनं काय होते?
अरे जर अ जेन्युअन असेल तर त्याच रिझन तर देतील करायला पुढपर्यंत. कामामुळे होय ना त न तेल.
त्याचं ओव्हर टाइम अ चालूय.
हा तेच त्याला सांग अस अस म्हणजे कामाचं दे म्हणून.
मे बी काय रिझन आहे वैयक्तिक विचारतील. वेनस डे आहे की वेनसडे ला आहे बघ, वेनसडेच आहे. केलीस चहा? उ ठेऊ नको मला ठेवू नको ठेवली नसतील तर, मी कॉफी पिणार आहे. ते अ गावलं काय?
हा गावल गावलं.
हा ते तू कर आज पूर्ण होतंयसा.
करण वर टाकू ना
हा
का हम्म क्लिक केलं क्लिक केलं त्यावर क्लिक नुसता करायचं ना
हा वोट टाकतो ना आपण नाही मग
इथं व्ह्यू वोटचं ऑप्शन आहे बाकीचं काय नाही
नाही नाही अरे थर्ड ऑप्शन आहे ना वैयक्तिक अडचणीमूळ होऊ शकत नाही म्हणून त्याला ते सिलेक्ट कर म्हणा.
हा हा हा.
हम्म आणि काय खाल्लास का नाही सा अजून काय
काय नाही खाल्ल बोल तू बाकीच बोल
काय तू अरे अरे अह दिदी ना इन्स्टाची आयडी काढल्या माहितीय
काढून दे अन काय बी करू दे मला
हम्म मला काय
अह ते काढायचं नाही हे करायचं नाही असं चालू केेलती नाइ म आपणच काढल्या
ह
ते म्हणून म्हटलो.
लावते आता रोज
वय ते नाही वैयक्तिक अडचणी काय त तांत्रिक काय ते
हा वैयक्तिक अडचणी टाकाय पाहिजे वैयक्तिक तांत्रिक म्हणजे ऍपला काही ऍप मधून काहीतरी प्रॉब्लेम होत असेल तर ते टाकायच. च त्याचा आहे ना व्यवस्थित?
हा हाय हाय.
हा.
हे बघ कसं असतय माहित आहे काय पूर्ण तालुक्याने अस लिहितेय. इथ पोरी पुण्यातल्या कश्याहायीत बघितलीस तर डोक्याला हात लावशील.
अरे पोरी कशा पण असू देत अह गेल्या काय झालत माहीतीये काय गेल्या आठवड्यात अह ते आपण अह स्टेटस रिशेअर करून लावतेय की नाही
हम्म.
हम्म तसा त्यांनी इन्स्टाग्रामचा असं नाही आपण व्हॉट्सअपचा स्टेटस रिशेअर करून लावतोय की नाही तसा एक लावलेला रे. अह हेच्यावर लावलेल होता त्यो मग त्याच्यावर ना भरप पूर ऐकवलं की काय असं वापरायच नाही, घ्यायच नाही. हम्म चांगलं नसतय अह असं तस आणि आता आपणच वापराल्या
चांगल आहे की.
हम्म. चांगल आहे.
आयला इथं पिक्चरच तिकीट चारशे चाळीस रुपये आहे.
एवढं आणि अकाउंट का नाही पब्लिक आहे.
बर.
पब्लिक हां पब्लिक केल्या तुझं पण, तुझं ते तुझं प्रायव्हेट आहे रे
माझ प्रायव्हेट अकाउंट आहे.
ते तुझं प्रायव्हेटाय.
मी वापरत पण नाही, नाही मी मेसेज तर टाकत नाही. मी उघडलं तर रील टाकतोय तेवढंच, ते पण कधी तर कोणाला पाठवल ना रिल बघणार न बंद करणार.
हम्म. काय लावलेली बाबा स्टेटस स्टेटस ला ऍड केलती रिल. काय म काय मराठी साँग हे डिफरंट म्हणून. आता मगाशीच बघितलं बघ. हम्म.
इथं पिकच्चरचं तिकीट किती आहे माहितीय काय? सकाळचं स्वस्थ आहे, रात्रीचं महाग आहे. सकाळचं तीनशे वीस हाय, ते पण एकदम फ्रंट्स येस एकदम याच खालचं. आणि रात्रीच तीनशे ऐंशीे पासन चालूय.
आपल्या इथं कितीय?
तीनशे पन्नास हाय वाटतं. स्पायडरमनच पिक्चर आला कनी
इथं व्हय?
हो तीनशे पन्नास तेवढंचाय.
हम्म, हाय ना स्वस्थ मग. मला वाटलं
तर इथलं हितला मॉल हितला मॉल लई, लई मॉल खतरनाक हाय खरं हितला.
कोणता रे?
आयनॉक्स मॉल हाय. आयनॉक्स अं फोनिकस मॉल हाय फोनिकस मॉल, तुला व्हिडिओ कॉल करतो गेलो तर
चालतय कर की.
काय आम्ही काय खर्चा करणार नाहीे, जर कुठं कुठनं पैशाचा जुगाड झाला तर
नको उगंच कशाला काय घेत बसलायस. हायत ते आधी वापरून हू देत.
आता मी सात ला जाणाराय, सात ला जाऊन डायरेक्ट दोन, तीन ला येणारं निवांत.
ते एक काम कर अं कॉल कर परत मम्मीशी बोल.
थांब.